हा जरा दहा मिनिट आणि छत्तीस सेकंद झालते
एक फटक्यात कसं काय होत
आहो विषय निघाला का बरोबर होतच नाही ते्हाला बोलायला शब्द उरती नाही असं होतय शब्दच कळते नाही
एक पटक्यात मिनिट झाली
हा, तुमच्याकडे काही नाव येतय का मग खाली.
तुझंच नाव येतंय फक्त.
नाही-नाही खाली छोट्या अक्षरात नाव येते ना काही कधी-कधी.
काहीच नाही.
हे टास्क पूर्ण काय याच्यावर क्लिक करा असं येतय ना खाली हिरव्या ग्रीन रेषा मध्ये.
मगाशीच अगोदरच लावताना फोन ना.
लावताना अन नाही
या व्यक्तीला फोन करा, या व्यक्तीला फोन केला करा.
नाही मग त्याच्यावर नंतरही येतय सन बरं जाऊ दे नाही आलं तर बर एक एक टाईम येते एक एक टाईम नाहीे येत.
रिफ्रेश करा, रिफ्रेश केला सरवटा रिफ्रेश करा. हे आल्यावर मग व्यक्तीला फोन करा.
हां. हा, नाही आपलं कॉलकट झाल्याच्या नंतर मग कधी-कधी येतय नाही का.
हा हा ते पूर्ण ते नाही का आपली माहिती येते ते येतय.
हा. मग काय नाही तेच म्हटलं नाही का मग मी सांगितलं सगळं तिकडं.
हा हा.
आणि म्हटलं मग आता फॉर्म भरता ना हदी ही मॅडम तर एखाद्या फॉर्म भरला ना तर. आईवडिलांना पूर्ण डबल टिब्बल विचारून घेते ही मुलाची माहिती बरोबर आहे का सगळे नाही का.
हा. नाव, नावं माहिती त्याल मग सारे बरोबर आहे का.
तिथं असा या गाड्यांचा आवाज एवढा कानात बसतोय ना.
आज मग पु चुकीची माहिती भरल्या गेली नाही पाहिजेल असं.
हा मग शाळे म्हणजे त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव
आता सगळं ऑनलाईन झालंय.
हा आणि प्रसाची तिकडे आहे ना जन्म ता ह्या जात पण वेगळी लागली बर आत्या.
याला माहिती दिसली का?
ते पूर्णम मॅडमला ऑनदाईना दिसलं, सर्व ऑनदाईन त्याचा तसा आर का टाकला ना तेवढ्या ऑनलाईन माहिती त्याला तिकडे दिसत्या त्याची.
नंबर टाकला का बरोबर होतीस.
सहा. हा मॅडम मला समजा जर मी टाकली नसती तिकडेच तुम्ही टा त्याला त्रास झाला. क्या गिरीचा, मग मॅडमने इकडे करून घेतल, म्हणजे मॅडमने मग आधी मला फोन केला म्हण असं असं झालंय नंतर परत पाच वाजता फोन केला. म्हण तुम्ही कोणाला फोन आहे ना का करू फक्त भाह दे सांगा का तिथं जा शाळेवर. आणि दाखले काढून आला म्हणे मी ती हिस्ट्री ओपन केली ना. मग त्याच्यामध्ये म्हणे कायतरी त्याच्या मॅडमचा नाव तर सांगितलं वाटतं त्यांनी. मग म्हणे त तिच्यासोबत संपर्क साधला आणि घेतली सगळी माहिती नाही का.
हा हा दिली का ते हा ते मॅडम कोणती? कोणती मॅडम होती त्यांना काय नाव होतं.
म लक्ष
गुटे ग ये वाकीची कुठली होती.
कायं माहिती नं कांहीतरी वेगचं नांव घातलांय स्वप्नांलीकां कायं नांव घातलं कायं माहिती हां असंच कायं तरी नांव घेतलं मांझ लक्षांत नाहीं
हां हां
मंग म्हणे मी ऑनलाईन माहिती टाकली तिथं जाऊन मणे हे करूंन घ्याऊ कां दाखले काढूंन म्हणे दोन्ही बी मामा राहातं बोलतं होते म्हणे अगं शाळेचां दाखंला कसं कायं देतील म्हणे. म्हटलं जन्माचा दाखलां म्हटलं पाहिजे तरं नाहीं शाळेचा दिला तरी चालेल म्हंटलं. पणं जन्मांचा दाखंला म्हंटला काढूंन आणा नाहीं कां त्यांला भविष्यांत कधीतरी लागलचं म्हटलं मंग मामा मंग म्हणे हां नंतर मंग परंत त्यांच्या त्यांनां वाटलं द्या काने नाहीं कां मंग मंग त्यां त्यांचा टांका नाहीं काढतां येणारं कां? म्हंटला नाहीं आ त्यां जन्मांचा दाखंला म्हंटला घोटीला तो दवाखान्यांत काढलां होतां, तो आता काढताचं नाहीं येणारं. ऊगांच
काढतां नाहीं येतं. पणं पहिला अशी प्रिंट भेटांयची. मंग नंतर अशी साधी कॉपी भेटते. परंत ग्रामपंचायत मध्यें जाऊंन
अन तसं हर्षद कसां इथं ग्रामपंचायती म्हणजे इथं लागला लावलां होतां नां तो घरी झालतां. त्याचं जन्मस्थंळ इथलं गावांत त्यांच्यामुळे त्यांचा ऑनलाईन दाखंला यांयला लागलां ग्रामपंचायतमंध्ये येतोय काढतां पणं यांचा आला नाहीं
आता अगोदर अर्ज करांवा लागतोय. मग जायलां लागतंय ग्रामपंचायत
आणि आता आपणं हरवल्यांच दाखवलं तरी म्हणजे ते डायरेक्ट सांगत नोंद झालेली हे दाखंला काढूंन नेलायं नाहीं कां?
हां
आणि आता दाखंला काढल्यांशिवांय कोणतीचं गोष्ट करतां येतं नाहीं नां आंज आपलं सहा वर्षं झा तशे तुम्हीं कांहीं एडेविडे आहेतं कां
हां
समोरचां माणूंस आपल्यांला एड्यांत काढेलं नां असं होतं
मंग नंतर परतं त्यांनेच मलां फोन केलां आणि मंग सगळ्यां गोष्टी विचारायलां लागले मी मामांना आधीचं सांगितलं मंग परंत त्यांनी मलां फोन केलां. म्हणे कायं झालंय त्रासाचं म्हणलं असं असं झालं.
अजूंन कायं म्हटलं येऊं नं समजां नाहीं कां आता आपणं तरं नाहीं तिकडं पणं ये नाहीं तरी काळंजी करूंन पोरांचा दाखंला पोर इथं नाहीं पणं त्यांचा दाखंला लागलं घेऊन यावं.
यांनी मंग यांनी शाळेंत टाकलंय मंग
मंग हर्ष हर्षद कसं यांना माहिती होतं कां यांला पहिलीलां शाळेंत टाकायचं कसं त्यांनी काढूंनचं आणलं होतं असं हां त्यांनेचं काढूंन आणलं. तरं मंग त्यांनेचं मांगून आंणून दिलं ते विचारायलां लागलं नाहीं.
आणि मंग आणि यांचा कसं कायं इत इतक्यांच आंणून देते त्यांनां तरं माहितीचं नां
मंग मंला मी राहिले ते अशा म्हटलं आता हे काढतेतं म्हटलं मलां कायं माहिती इकडल्यां गोष्टीं असं झालं नां
हां
म्हणूंन मी काहींचं विचारलं नाहीं. परंत ये की कोणं असंही होतं आहे नां असंही होतं आहे नाहीं कां
आणि असं वाटतं आहे जात्यांत पोर शाळेंत मंग जात्यांत आधांर नंबर हे नांव
हां मला ही तेचं वाटलं पणं जेंव्हा मॅडमने ऑनलांईन भरायलां लागली माहिती तेंव्हा कळांयला कळालं नाहीं कां आता
तुमच्यां तरी मॅडमलां कळालं म्हणून बरं
मंग आणि ती यांच्या जांगी जर दुसरी मॅडम असती तरं मॅडम म्हण कां सर म्हण किती बडबड केली असती.
मंग शाळेतले वह्या, पुस्तकं, कपडे
आपल्यां परिचयांतली मॅडम आहे म्हणूंन तिने सगळं सांगितलं नाहीं तरं दुसऱ्यांनी किती
दुसऱ्यांनी बडबड केली असती म्हणतील तुम्ही झोपत आहे का? तुम्हाला टाकायचा होता तर नेमकीे तुमचाच नाही म्हणज
तेच ना
ठीक आहे.
हा ना पण त्याच नाव डायरेक्ट वरचे पुढच्या वर्गाला वडलं गेलं होत.
हा ना.
हा ना आणि आपल्याला तिकडलं हेच नाही ना असं म्हटलं आपल्या इथं कसं जात आहे तसं पण मग तिकड नाही होणार असं.
हा हा.
आणि ते पहिली दुसरीचं असता तर ठीक आहे पण मग सिनियर ज्युनियर के जी वरून डायरेक्ट पहिला नाव ओडेल असं वाटच नाही.
हा मग पहिलीला घेतलं का ज्युनियरला ये होत पहिलीला ओढलं होत का नाव.
हा मोठ्या शिशूमधून पहिलीला आवडलं होतं.
हा हा.
वर्डलं म्हणजे ते ऑनलाईनला दाखवलं का पहिलीला इथं दाखल झालंय म्हणून असं
ह.
मग आता सोमोरे जाऊन तिकडं काय सांगत तवा च तवा कळत आता काय होते काय माहिती. काय माहितीय आता मलाच काय कळणार मी येऊन काय करणार आहे मला जर तिकडली काही गोष्ट माहितच नाही तर,
बर. मग त्यांना कळायला पाहिजे होतं ना मग पोराच शाळा तर टाकय मग याचं आणून ठ्यावा ना कागदपत्र.
हा ना कागदपत्र कधी लागत यात आणि ओरिजिनल दाखला दिलाय ना हो शाळेला बी. पण म्हटलं आता पहिलाईल होता ये मगा ह आ द आखल्याला आम्ही विचारलंच नाही.
जमा करून आणावा ना नक्की व्हायचं का.
वायता गो तो असा मग मा चला नाही का.
दोन चार ठिकाणी.
हा ते चालंय ठठीिकाणी. समजा ते समजावर नाही काढलं तिकडे ओरिजिनल दाखला दिल तर नाही का. समजा पण त्या दोनच दिव म्हणून काही ऑनलाईन गोष्टी झाल्या नसतील म्हणून ते झालं नाही का असं वाटत ते.
हम.
मग उषा त्यांचा परगा बरा आहे का? उशा आत्यांचा बरगा आलत्या का नाही तेव्हा.
अ आलथ ना कधी आता आंबा रसायच्या टायमाला आलथ ना.
अ नाता.
हा वती सात आठ आता काय माहिती येते का नाही घरी तच्या इकडें गेले रे आता कधी. काय म्हणा अंगणवाडीत काम होत. त्याचे पैसे भेटेल नव्हते मग मण गेल ते फॉर्म भरायला का कशाला.
हा डिलेव्हरीचे का.
हा डिलेिव्हरीची गेलते तिकडं.
अजून घरी त्रास असतील ना ते.
नाही तिकडच जाते आता काळपासून ते तिकड जायले.
म्हणजे कामाला नसेल जात ना.
नाही नाही कामाला नाही जा का आता त्याला सांभाळाय फक्त तडताड्या पय तू.
हा.
पका उद्या गी सारखं इकडं चढ का तिकडं चढ म्हणते.
हह ना
माग मागस
हा
एक माणसाचा हाल होतच परसभाळायला
हा मंगा आता पण का ज्याचे ज्याच्याकड माणूस नाहीये ना त्याला कळत पोराच हालांच्या त्या घेणार आहेतेत ना त्याला वाटत आहे नाही त्या माणसाांना घेऊच नाही परणीिचा माखच राहावा असं वाटतोय
मग मग त मला असं व्हायता घेतोय मग त त्याच्यावर जरा वेळ तरी एक दोन तास जरी कोणी अस
ेत ना त्याला वाटत नाही या्या मुदमपर ल घेत माझ्याकून असं होत
हा आणि मग एका माणूस सारखा ते आगलं म्हटलं आणि रड गाणं चालू जवळ असल का माणसाला बसून नाही नाही नही नाही
हा
हा बर आहे आता मागे जरा वाचकायचा असा झोपा म
त्याचा उचक दिवा काढाय सांगायचं ना
वच भावना का बघितलं हो तर म्हणा कायतरी हवेमध्ये फरक झाला म्ह डं प्रवासामध्ये
होा का मग त्याच्या काय उपाय
हा केला म्हणा आता बरा आहे जरा
हा ना
तिकडून आली पुण्यावरून इिकडं वाढला तिकडून परत शणीेतलाच आली होती गेले
हा ना
एक दोन दिवस राहिले मग तिटून गेले तसेच म्हणा हवेचा परिणाम झाला म्हण काहीतरी वातावरणात होतय ना काहीतरी सारखा वाच त्याच्या काला घाबरून कोणा का जात नव्हताून आता बराय जरा
अन
हम् ब
अन
हम् काय खालं म्हून
काय नाही गोड कचं भरीच केलं होत आज मी मसाला द आटवून मग तेच आणलं होतं तुम्ी काय काजी केली त
आम्ही केल तर खिचडी भात सकाळी केल त कोबीची बाजींचा पात सोमला खिचडी भात खायचा होता
हा का आम्हा बी आम्हाला खिचडी भात घालायचं होता अडथ
शवया केल्या होत्या शवया कर मम्मी शवया कर शवया केल्या होत्या
आम्ही ते एक दिवस के त्याचा कोणा म्हणजे सगळे खाले पण एवढे खाणार नाही झा थो जास्त माझ्याकून नाही का नाही खा सं ण थड्या थोड्या खाय गुळामध्ये के त्याला मस्त झालत
कशा
गुळामदी
गुळाब चांगल्या राहतात का
हा आले मस्त घालते मी पिला त्या दिवशी
हो का
गुळ मस्त लागत इ च होय ब
हा हा कोळ्यानवाली
बार नितकाणी
चाले ना,